हा हा हा तुम्ही छान माहिती सांगता याची. सांगा ना? सुरुवात करा मला ऐकायला आवडलं खूप तुमचंय अ बोला बोला सांगा ना? मला पण माहिती मलाही कळेल जरा काय काय सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात असं नाही ना, म्हणजे त्याच्या मागचं सायन्स म्हणा.
हा आपण काय करतो पटकन एखाद्या गोष्टी तीला नाव ठे मोक होतो, पण अस विचार करत नाही की, बाबा त्या मागे काहीतरी कारण असेल, आता अगोदर एकत्र कुुंब पद्धती होत्या एका एका घरात पंधरा पंधरा वीस वीस माणसं आणि आताच्या मुली म्हण - - तात की बाबा पिरयड्स आले तर ते निसर्गाची देणगीये तर त्याला का म्हणजे असं बाहेर बसवत होते वगैरे पण त्या काळात आपल्याला - - विश्रांतीची गरज असते. प्रत्येकाच्या शरीरात बदल होत मं तेव्हा पंधरा वीस माणसं सांच जेवण करण्यापासून एखाद्या सुनेला कोण ठेवणार हे बाजूला - पण मग ते आ अपवित्र माण ल आता नंतर थोडं कामं वगैरे करायला लावायचे बाहेरची. पण अगोदर कस होत तिला अशी एक वेगळ्या खोलीत किंवा बाहेर कुठ तरी बसवून ठेवणार. तर त्या वेळेला तो प्रकार होता कि मग तिला तो चार दिवस आराम मिळ- - तेना त्या टायमामध्ये जर तिनी हा चुली जवळ - - नाही. पाणी भरायचं नाही. काही काम करायचं नाही. तर तो आराम मिळायचा तेवढा. मग, अशा भरपूर गोष्टी आहेत. ज्या अशा जुन्या बघितल्या तर आणि जेवणा खावण्याच्या बाबतीत पण तसच बोलायच. की जेव्हा सकाळी शेतावर जायचे. तर सकाळी भरपूर खाऊन जायचे. आता डॉक्टर लोक पण सांगतात की जर तुमच पचनशक्ती चांगली ठेवाय - - ची असेल तर बारा वाजेपर्यंत आपलं अं कार्यपचनशक्तीच जोरात असतं उष्णता जोपर्यंत सूर्य डोक्यावर येईपर्यंत. आणि मग तो जसा हे होत जातो तशी - - मा म पूर् लोक शेतावरय तर सकाळी भाकरी चपाती जो नाश्ता असेल तो भरपूर खायचे. तेवढं काम पण व्हायचं ते अन्न हा पचन व्हायचं. आणि आता काय म्हणतात की दिवस मावळल्यावर खाऊ नका मग ते लोक शेतावरून आ आल्यावर लवकर झोपण्यासाठी लवकरच जेवायचे.
हो बरोबर.
तेव्हाची ती दिनचर्या पण बरोबर होती की रात्री लवकर झोपायचं सकाळी लवकर उठायचं. आणि बरोबर काम आणि स्त्रियांची पण काम व्हायची घरात आ जर योगाचे प्रकार बघितले तर बरेचसे आपण पूर्वी जात्यावर दळायच्या किंवा पाट्यावर वाटण वाटायच्या वाकून कचरा काढायच्या अशीच असनं असतात.
हो ना ते तसच होतं त्या आशा अवयव आला तसच ते हे देतात म्हणजे ह बरोबर.
मग आता ते पैसे देऊन करतात बायका जाऊन आणि तेव्हा तर नॅच व्हायच की घरातल्या बायका चार वाजता उठल्या की घरात त्या दिवसापुरत जितकं पीठ पाहिजे तितकं ते अगदी गाणी वगैरे म्हणून जात्यावर दळून काढायच्या
हो खरय खरय.
त्या ओव्या पण बघितल्या. तर म्हणजे जे माहेरच सासरच सगळं जे त्यांच्या काही मनात असेल तर ते ओवीवर ते बाहेर पडायचं सकाळच आईवडिलांची काय आठवण वगैरे असेल. म्हणजे म्हणजे आताच जे योगाने आपण मेडिटेशन म्हणतो ते तेव्हा त्या ते मेंटल हेल्थ पण चांगली व्हायची फिजिकल हेल्थ पण चांगली व्हायची.
मो मन मोकळ होऊन जायचं ना त्या ह्याच्याद्वारे बाहेर पडलं की, म्हणजे आतल्यात राहायचं नाही असं.
शरीराला व्यायाम पण व्हायचा तेवढा. त्यामुळे ते फिट राहायच्या आणि आताच्या तुलनेत, नाहीच आत्ता आपल्या अगोदरची जी पिढी आहे ती जेवढी फिट आहे तेवढी आपण नाही आहोत. जे त्यांना, साठीत सत्तरीत सुद्धा ते इतके दणकट आहेत की आपल्याला म्हणजे तीशी पस्तीशीतच ते रोग लागत- त.
खरंय खरंय.
पाय दुखतोय डोकं दुखतंय दम लागतोय हे उचलत नाय ते उचलत नाय कारण की आपल्यालाना जशा जशा अ सगळ्या सोयी सुविधा आल्या मिक्सर आले चक्की आली वॉशिंग मशीन आली सगळं आलं की आपले कष्ट कमी होत गेले ना हळूहळू.
हो ना हो ना हो ना मग ती शरीरालाही तशी सवय लागत गेली आणि मग त्यामुळे हालचाल कमी झाली ना मंदावली म्हणजे.
आणि दिनचर्याच बिघडली खाण्यापिण्याची आता आपण अकरा अकरा बाराला जेवतो रात्री कधी कधी आणि जे जेऊन झोप झोपल्यानंतर ते अन्न पचनच होत नाही ते सगळं सडत आतमध्ये आपण झोपलो की आप आपल्या सगळया अवयवांची कार्य पण मंद होतात. म्हणजे आपलं जठर अग्निपण मन ह म ते जेवण पच पचनच होत नाही मग ऍसिडिटी वाढते वजन वाढतय पोट वाढतय. कारण की खाल्ल्यानंतर हालचालच नाहीये.
नाही. म्हणून नेहमी म्हणतात ना लवकर जेवून घ्यायचं निदान झोप आणि जेवण याच्यामध्ये कमीत कमी दोन तासाचं अंत
अंतर पाहिजे आणि आता आपलं तरी जरा बरं पण पुढच्या पिढी च अजून अवघड आहे ते दिवसभर झोपतात आणि रात्रभर जागे राहतात.
खरंय खरंय.
आणि
जागे असतात, किंवा हल्लीच्या कामाची पद्धत पण इतकी हे आहे जर वर्क फ्रॉम होम दिल्यामुळे त्यांच्यात ते एका जागी बसून सगळं करणचं आहे. तिथेच बसायचं तिथेच अख्खा दिवस बसले म्हणजे, हालचाल नाही म्हणजे मग त्यांना पाठी चे दुखणी आणि काय कसली, दुखणी डोळ्याचा त्रास हे ते सगळं सुरू होत. आणि बरं घर वर्क फ्रॉम होम असलं की, काम संपायचं असं फिक्स टाइम काहीच नाही ना. त्याच्यामुळे काय रात्री बेरात्री सुद्धा हे होतं, आणि मग ते काम संपलं नाही म्हणून करत राहायचं आपलं. रात्रभर हे करून बसून आधी ते कंप्लीट करायच, कारण हल्ली त्यांच ह हा.
वर्क फ्रॉम होमच नाही, ऑफिसमध्ये पण तसचं होत. त तुम्हाला जर आठ ते पाच ड्युटी असेल, पण एखाद्या वेळेस काही टार्गेट आले, तर तुम्हाला सात वाजेपर्यंत थांबावंच लागतं. आणि तिथून पुढे येऊन सगळं आवरायचं चं म्हटल्या वेळेवर जेवण होण शक्य क्यच नाहीये, आणि नोकरी टिकवणं एवढं अव घड झालंय की, आता शिकलेले जास्त आणि नोकऱ्या कमी मग ते ऑफिस मधले म्हणणार की तु तुम्हाला जमत असेल तर करा नाही, तर तुमच्या मागे पन्नास जण उभे आहेत, त्यांना घेतो आम्ही तुम्ही सोडून द्या. मग ते तेे करावंच लागतयं.
हम टांगती तलवार आहे, ती एक हे म्हणजे.
हो, किंवा एमआय एमआयडीसी मध्ये शिप ड्युटी असतात, आता जर एखाद्यानी त्याचं शेड्युल बनवलं इतक्या वाजता उठायचं इतक्या वाजता जेवायच, पण त्याची फर्स्ट सेकंड नाईट असेल, तर तू काय करू शकतो? नाही उठू शकत नाही, करू शकत त्याला नाईट ला त्याला रात्रभर जागणचं आहे. त्यामुळं त्यामुळं बदलत्या जीवनशैली मुळचं सगळ्या वरच परिणाम झालाय, आणि आधी असं कोणाला तरी हार्ट हार्ट अटॅकाला किंवा कोणाला कॅन्सर आहे, तर अरे बापरे! असं व्हायचं आपल्याला. आणि आता कुठे तरी तर आपल्याला इतक्या नॉर्मलपणे सांगतात की, हा त्याला हार्ट अटॅक येऊन गेला. त्याला कॅन्सर आहे, म्हणजे दहा मधल्या पाच जणांना हार्ट अटॅक येतो. चार जणांना कॅन्सर असतो, एखादाच कोण असेल तरी त्याला वेगळ बीपी आहे किंवा काहीतरी त्याच कमरेच हाड सरकलयं मानेचा पट्टा सरकलय मणकाचं काही तरी री आहेच आहे.
हो, प्रत्येकाला काहीतरी हे आहे दुखणी असं मग कोण कोणीच राहिलं नाही की, ज्याला काहीच नाही होत किंवा
पण कँन- कॅन्सर आणि हार्ट अटॅक इतके म्हणजे क्युज्युअल घेत तात लोक की पहिलं आपल्याला कोणी तरी म्हण टंला ह्याला हार्ट अटॅक आला की, असं अरे बापरे! एवढं झालं, म्हणजे खूप मोठे आजार वाटायचे.
हो, खरंय खरंय खरचं असचं व्हायचं.
सर्दी पडसं झालंय, इतकं नॉर्मली लोकं सांगतात अरे ते अमक्याला कॅन्सर झालयं. अरे! ते तमक्याला रात्री हार्ट हार्ट अटॅक येऊन गेला, किंवा पँरालिसेस येवून गेला आणि कोरोना नंतर तर ह्याच्या प्रमाणात खूपचं वाढ झाली आहे.
खरयं खरयं, कोरोना मुळे ना सगळ्यांना खूप दहशत दहशत बसली आहे, म्हणजे अशी एक प्रकारची.
नाही कोरोना -कोरोना मध्येच मुळात लाईफ बदलली, त्याच्या अगोदर थोडं तरी बरं होतं, कारण की लहान मुलांच्या हातात तरी मोबाईल नव्हते, एवढे पण तेव्हा ते सगळं ऑनलाईन काम आली त्यामुळे लहान मोठ्यांपासून सगळ्यांच्या हातात मोबाईल आले आणि आता अ एक व्यसन झालंय ते मोबाईलचं जसं दारुड्याला एखाद्या व्यसन असतं ना की पिलं नाही तर त्याला जमत नाही तस मोबाईल वाल्याला जर एक दोन तास लाईट नसेल किंवा नेटवर्क नसेल तर ते हायपर होतात म्हणजे काहीतरी बिघडले आयुष्यामध्ये
अहो एक एक तर व्हिडिओ मी असा पाहिला म्हणजे त्यांनी तो तयार केला असेल नाही असं नाही पण ह्याच्यावर वगैरे पाहिला एक लहान मुलगा शाळेतला तो काही खायला प्यायला तयार नसतो म्हणून आई.. त्याला मोबाईल देते ही ती त्याचा अभ्यास करते आणि मग नंतर काही कामाला बाहेर जाते कामाला बाहेर जाते त कोणाकडे त अहं. बहिणीकडे का कोण नंडेकडे त्याला त्यांना ठेवून जाते आणि ती नणंद त्याला जेवायला खायला देते सगळं हे करते बोलावते ते ह्याचं लक्षचं नसता हा ते मोबाईल घेऊनच बसलेला असतो शेवटी ती रागाने मोबाईल काढून घेते आणि ती म्हणते आधी जेव म्हणून तर तो एवढा रा हे तो हायपर होतो तो म्हणतो मला मोबाईल दे मग शेवटी ती म्हणते बाबा दुसऱ्याचं हे आहे म कसं हे करणार म्हणून ती त्याला सांगते मोबाईल देते पण तू जेवणार का नीट व्यवस्थितं तरच देणार मोबाईल मग हो म्हणतो मोबाईल घेतो आणि मोबाईल एकीकडे आणि काय तोंडात काय घालतोय घास घालतोय नाही घालतोय काय बघतंच ती शेवटी वैतागते आणि मग एक दिवशी काय एकदा काय करते त्याचं हे झालं ना सरळ मोबाईल काढून ठेवते का काहीतरी मोबाईल बिघडतो हा त्याचं चार्जिंग संपत चार्जिंग संपत तर तो च्याकडे हे मागतो काय अं चार्जर तर ती म्हणते अरे माझा चार्जर तुझ्या याला लागणार नाही म्हणून अस तर तो म्हणतो असं काय ते आणि मग आई कुठे गेली तर म्हणे कामाला गेलीये जरा तं म्हणते मं म्हने चार्जर का नाही ठेवून गेली ते म्हणाली आता काय माहिती ती आली की विचारू आपण ती चार्जर आणि तो नंतर तो असा एकटाच बसून राहतो आणि काय करतो माहिती आहे हातात असं खू हात धरलाय मोबाईल आणि त्याच्यावरन ते हा स्क्रोल करतोय ऐकलंय हा आ म्हणजे किती ते हे होतं आणि आल्या आई आल्यावर आईला बघतो आणि लगेच हे करतो आईला दाखवते बोलावून. म्हणजे त्याच्या हिला आईला की बघ म्हणे बघ जरा तुझ्या मुलाकडे काय चालंय तिला घाबरते ती काय झालं काय कळलंच नाही ती येते धावत पळत तर हा असं वेड्यासारखे हातवारे आणि हे करत म्हणे तेव्हा तिला शॉक बसतो की अरे बापरे हा म्हणजे एवढा त्याच्यात हे होऊन गेलाय अडिक्ट झालाय म्हणजे म्हणतो ना तुम्ही म्हणाला तसं व्यसन त्याचं हे झालेलं आहे एवढ्या लहान वयात तर पुढे मोठ ठं झाल्यावर काय करणारा हा
नाही हे हा व्हिडिओ नाहीय ही वस्तुस्थिती आहे अगदी दीड वर्ष एक दीड वर्षाच्या मुलांना पण मोबाईल दिल्याशिवाय जेवत नाहीत आणि ह्याच्यात आयांच्याच चुका आहेत कारण त्यांना शांती पाहिजे असते मग जर मुलं त्रास देत असतील ना तर त्या स्वतःच मोबाईल त्यांच्या हातात देतात आणि कौतुकाने सांगतात पण की आमच्या बाळाला सगळं येतंय ह्यात
हो हो त्यांना काय त्याच्यात अभिमान वाटतो माहित नाही म्हणजे असं
पण ह्याच्यामुळे काय होतं की हल्ली आता तीन चार वर्षाच्या मुलांना पण जर टाईप करता आलं नाही ना तर माईक वर कमांड द्यायची एवढं समजतं की आपण बोललो की ती व्हिडिओ किंवा गाणी येतात तर त्यांना नको असलेलं ज्ञान पण फार कमी वयात मिळत
हो ना खरंय खरंय ओके खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आपण नक्की बोलूया. जरी हा टास्क संपला ना, मी तुमच्याशी बोलणार मला सांगा काय काय छान छान, आवडलं मला ह थँक यू ह. हम्म.